हा आवाज, ऍक्च्युली मॅम म काय झालं म्हणजे असंच मी बाहेर बसले होते, तर मग मला जर अस कुटुंबाची वगैरे आठ आठवन आली म्हणजे इकडचे- तिकडचे शेजारी वगैरे कुटुंब, समाज तर मग म्हंटलं तुमच्याशी थोडं कुटुंबाबद्दल शेअर करावं, एक- दहा पंधरा मिनिट तर तुमच्याकडे थोडासा टाइम आहे का?
हो, मॅम हो माझ्याकडं दहा -पंधरा मिनिटे काय त्यांच्याकडे भरपूर असा टाइम आहे, तर आप आपण कुटुंबाबद्दल शेअर करूया मॅम, हा
हा, तर बघा कुटुंब म्हणलं तर आपल्याला पहिला आठवते कुटुंब.. म्हटलं तर आपल्याला म्हणजे सगळ्यात पहिला म्हणजे आठवतं ते कुटुंबातील जे आपले सदस्य असतात. जसे की आजी, आजोबा, काका काकी, आई -बाबा, बहीण, भाऊ. म्हणजे हे जे सगळे कु कुटुंबातील सदस्य आहे, त्या सदस्यांपासूनच आपले जे आहे ते कुटुंब बनते. आणि कुटुंबापासून जो आहे तो आपला समाज आणि समाजापासून आपले राष्ट्र बर... आणि राष्ट्रापासून आपला देश आणि देशापासून जग म्हणजे बघा ना कुटुंब हा शब्द फक्त तीन अक्षरांचा आहे, कु तू आणि ब पण यापासून किती छान म्हणजे आपलं देश तयार होतो. आता कुटुंबालाच इंग्लिशमध्ये म्हणतात फॅमिली तर आता फॅमिली मधे बघा यफ म्हणजे फादर, ए म्हणजे ऍड आणि एम म्हणजे मदर आणि आय एल वाय म्हणजे आय लव्ह यू. म्हणजे फॅमिली या शब्दामध्येच किती छान वाटतं ना, म्हणजे पूर्ण सारं कुटुंब वगैरे. असं म्हणजे किती छान वाटतं, तर या कुटुंबाबद्दल मी बोलेन. आता आम्ही तू सुरुवात तर केली. आजी, आजोबा, आई, वडील, काका, काकी आणि बहीण, भाऊ यांच्यापासून तर सुरुवात मी माझ्यापासूनच करेन, आता एवढं सगळं मी तर सांगतेय मग तुम्ही म्हणशीला की, माझ्या कुंबामध्ये एवढे सदस्य आहेत, तर नाही. आमचं जे कुटुंब आहे ते एक म्हणजे लहान असं कुटुंब आहे. मग त्या कुटुंबामध्ये माझे वडील, माझी आई माझी बहीण आणि मी, असे आम्ही चार जण राहतो. मग आमची जी उरलेली म्हणजे अ जी कुटुंब आहेत ते आमचं गावी असतं. मग तिकडे असतात काका काकी, त्या काकींची दोन मुलं आणि त्यांची छोटीशी फॅमिली. आणि आजी आजोबां म्हण बद्दल म्हणायला गेला तर, त्यांचे सुखही आम्हाला लाभलेच. त्यांच्यावेळी आम्ही लहान होतो, त्यावेळी ते स्वर्गवासी झाले. मग त्यानंतर तर मग आम्हाला कधी आजी आणि आजोबांचं प्रेम हे मिळालंच नाही. तर मग अशा पद्धतीने आमचं कुटुंब आहे. आता कुटुंबाबद्दल आणखीन काय सांगायचं झालं, तर बघा प्राचीन काळी ना खूप मोठे असे कुटुंब असत होतं म्हणजे त्या मध म्हणजे त्यामध्ये आधीच आपल्याला प्रेम मिळत होतं, आजोबांची माया मिळत होती. वडील असत होते, जे आपल्याला म्हणजे लाड करत होते. आईचा मार आणि काकांचे प्रेम आणि काकींची असलेली आपल्याला साथ अशा प्रकारे जे कुटुंब आहे ते असत होतो म्हणजे आपण कधी कधी काही चुक केली तर आपल्याला मारणारी आई आणि आडवी येणारी काकी हे तर ठरलेलेचं असत होतं. का? आणि जर आपण खूप मोठी चूक केली, तर आपल्याला ओरडणारे बाबा आणि मध्ये मध्ये येणारे काका. म्हणजे असं जे गणित आहे म्हणजे असा जो त्यांचा जो म्हणजे अ ना तं आहे त्यांच हे तर ठरलेलंच असंत होतं. म्हणजे असं छान जे कुटुंब होतो पूर्वी म्हणजे प्राचीन काळी, ते आता नष्ट होत चाललेलं आहे. म्हणजे आता लोकं काय म्हणतात, हम दो हमारे दो म्हणजे आई वडील आणि बहीण भाऊ. तर या कुटुंबा या अविभक्त म्हणजे या सेपरेट राहण्याच्या कुटुंबामुळे ना आजीचं, आजोबांचं, काकांचं, काकींच प्रेम हे आपल्या राष्ट्रातून, जगातून हरवलेलंच आहे. तर मला असं वाटतं की, हे प्रेम परत मिळावं. मग आता एकत्र कुटुंबामध्ये राहण्याचे किती फायदे आहेत बघा आपण सगळ्यांशी गुन्या गोविंदाने राहू शकतो एखादं सण, एखादा उत्सव, एखादं काही कार्यक्रम, समारंभ आला तर आपण एक एकत्र बसून तो सण, उत्सव आनंदाने साजरा करू शकतो. आणि कोणाला आजा म्हणजे कोण आजारी असेल तर त्याला आपण मानसिकदृष्ट्या आधार देखील देऊ शकतो आणि आपण त्याची काळजी घेऊ शकतो. आणि एकत्र बसून आपण जेवण करू शकतो, एकत्र जेवू शकतो. गप्पा चर्चा मारू शकतो. एकत्र आपण खूप असं, वेगवेगळे घरी बसून गेम खेळू शकतो म्हणजे आपण इंनडोअर गेम जे म्हणतो अशा पद्धतीने एकत्र कुटुंबाचे खूप सारे फायदे आहेत. तसे तोठे देखील आहेत. म्हणजे जास्त लोक असल्यामुळे जास्त काम असतं. म्हणजे जसं की धुने, भांडी, कपडे हे तर ठरलेलच आहे. पण आपण हे वाटून गुण्यागोविंदाने केलं तर हे काम देखील असं व्यवस्थित होऊ शकतं. आता त्यानंतर लहानचं कुटुंब जे मी म्हटले हम दो आणि हमारे दो मग त्यामध्ये काय होतं पटपट काम आवरतात. आणि निवांत बसतात. पण त्यामध्ये का असा हे की आपल्याला आईचं म्हणजे सॉरी आजीचं, आजोबाच, काका, काकीचं प्रेम मिळत नाही. दुजाभाव होतो. आपण एकटेच कमवतो. एकटेच वाया घालवतो असं होतं. आणि तिथे जर कोणी आजारी अस तो तर आपल्याला मानसिक दृष्ट्या कोणाचाही आधार मिळत नाही. अशा पद्धतीने हे दोन कुटुंब आहेत. आता हे सोडून अजून एक कुटुंब आहे आपल्या राज्यात. ते म्हणायला गेलं तर शेजारी आता तुम्ही म्हणाल की, अरे बाबा ही शेजऱ्यांना कसं काही कुटुंब म्हणते. तर तुम्हाला माहितय का रक्तात त्या नात्यांपेक्षा जे आपण मांनलेलं नातं असतं ना, ते खूप श्रेष्ठ असतं असं म्हटलं जातं. म्हणजे रक्तापलीकडे पण एक नातं असतं त्याला आपण मैत्री म्हणतो. आणि मैत्रीच्या पलीकडे जे नातं असत त्याला शेजारी म्हणतात. म्हणजे शेजारी देखील आपलं खूप कुटुंब असतोच असं म्हणायला काही हरकत नाही. आता मी मी म्हणाले की हे हि का सांगत आहे आमच्या शेजारी पण एक असा एक लहानसं कुटुंब आहे. ते आम्हाला रक्ताच्या नात्यापेक्षा खूप छान आहे. आणि त्या कुटूंबामध्ये एक लहान असं
हा तुमचा आवा हा हा,
हा लहान ए एक मुलगा राहतो. तो आम्हाला खूप प्रिय आहे. अशा पद्धतीने मला असं वाटत की, समाज, आपली फॅमिली, आपलं मित्रमैत्रिणी हे देखील कुटुंब आहे. तर तुम्हाला कुटुंबाबद्दल काय वाटतं मॅम.
अ आणेस्टली सागतो मी जसं की सांगितलं की, आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकी अशी म्हणजे तुम्ही जी काही कुटुबाचे कन्सेप्ट सांगितली. मला खूप म्हणजे खूप छान वाटलं. आणि जसं तुम्ही जसं सांगितलं की, बाबा म्हणजे अ सगळे फॅम सगळी मिळून मिसळून असेल तर एक फॅमिली होऊ शकते. आणि एकत्र कुटुंब जर पद्धती असलीन सगळीकण जर एकत्र अस एकतर त्यामध्ये प्रॉब्लेमस पण असतात. मग जसं की धुणं भांडी असो मग ते सगळे गुण्यागोविंदाने कसं सामा मॅनेजमेंट करायचं. कसं ऍडजस्ट करायचं. इथून नेली का अप पर अग सांगायचं हे कमी मला सांगितलं मॅम आणि खरंच तुम्ही म्हणजे खूप छान पद्धतीने कुटुंब पद्धती मला सांगितली मॅम. आणि धस मी आता तुम्हाला एक म्हणजे मी इयत्ता आठवीत असताना एक म्हणजे मला खूप म्हणजे तो म्हणजे खूप अस धडा आवडतो. ताई तसं की कुटुंबाबद्दलचाच आहे. आणि त्याचे उन्नन उन्नन कृष्णन यांचं जे काही ते म्हणजे धडा होता. म्हणजे कुटुंबाबद्दलचच मला तुम्हाला एक म्हणजे म्हणजे जी काही माझी आठवणी आहेत. ते तुम्हाला मी सांगते. म्हणजे त्यावेेळेला उधन कृष्णन हे म्हणजे रेंटररी म्हणजे शिक्षक होते आणि त्यांची बदली एका महाराष्ट्र टेन घरामध्ये झाली होती आणि त्यांनी खरंच म्हणजे ज म्हणजे आणि ते नंत तर भाडेकरू होते आणि मग त्या दोघांचं बॉन्डिंग होतं म्हणजे ते पैसे वगैरे तो तिथून पाठवायचा जे काही ऑनलाईन म्हणजे हो ते पण आणि ते नंतर जे म्हणजे त्यांना तिथून जायचं होतं आणि नंतर मग त्या उन्ननकृष्ण हे तामिळनाडूमधलं जे काही जोडप होतं शिक्षकांची जे काही जे बदली झाल्यामुळे त्यांनी म्हणजे जे काही ते त्यां अगदी म्हणजे अंगण वगैरे असल्यामुळे जे काही‍ त्यांनी झाडं वगैरे त्या ठिकाणी लावली होती. नंतर ते जे महाराष्ट्राथर तिथं महाराष्ट्र ट्रेन जोडपं तिथं राहायला आलं आणि त्यांना ज्या वेळेला तिथून त्यांची बदली झाली किंवा त्यांचं जे काही रिटायरमेंट तिथून झालं मग त्यानी खूप अशी छान फुले लावली होती. आजूबाजूचा जो काही अंगण आहे तो अगदी छान सुंदर पद्धतीने फुलानी झाडांनी जफ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शो झाडांनी अगदी ते छान म्हणजे भरलेलं होतं. अगदी खूप म्हणजे खूप म्हणजे जो काही माझं कोटोंबी म्हणजे म्हणजे कुटुंब होतं म्हणजे त्यांना जी काही त्यावेेळेला मुलं नव्हती म्हणून त्यांनी फुलांनमध्ये त्या मुलांना शोधलं अगदी छान खूप कॅन्सेप्ट होती मग तो धडा आजही माझ्या ल क्षात आहे आणि अजून माझ्या तो म्हणजे हृदेहाला स्पर्श केलेला म्हणज्या ऐक आठवणीत राहिलेला धडा आहे. आणि खरंच मला त्या मी आठवणी पुन्हा पुन्हा जरी मला तो धडा वाचावा म्हणजेवाचा जायवसा वाटला तर मी पुन्हा पुन्हा वाटलं म्हणजे कुटुंब पध्दती ची जी काही भावना आहे त्या म्हणजे पुस्तकामध्ये ज्या काही तो धड्यामध्ये आहे तो म्हणजे खूप म्हणजे खूप खूप मणाला स्पर्श करणारा असा आहे. त्यामुळे मला जे काही ते कुटुंब आहे त्या कुटुंबातून खूप म्हणजे खूप म्हणजे त्या धडातून मला अ खूप काही घेण्यासारखं मिळालं आहे. म्हणून मी त्या तेव्हापासून माझ्या कुटुंबावर माझ्या माझ्या म्हणजे माजे जो को काही मी आयुष्यात मीझी माणसं जोडली आहेत त्यांच्यावर खूप मनापासून प्रेम करते माझं जेवढं जेवढं मला देता येईल तेवढं मी शंभर टक्के देत असते देते कारण का कुटुंब हे म्हणजे एकत्र म्हणजे‍ प तुम्ही जसं की म्हटला फक्त कुटुंबातून राहणारी फक्त माणसं नसतात जी काही आपण जोडतो ती रक्ताची नाती रक्ताची नाती जरी नसली तर ती खूप म्हणजे खूप प श्रेष्ठ असतात असं म्हटला मला ते खूप वाक्य असं म्हण खूप छान वाटलं. आणि खरंच मॅम खरंच ते ते खूप छान होतं तुमचं आणि आपण कुटुंबाला नुसता एक नुसता त्यात राहणारी माणसं आणि माणसं म्हणू शकत नाही कारण जर काही आपल्या मनातली म्हणजे जी काही भावना आहे भावना व्यक्त करण्याचं ठिकाण म्हणजे कुटुंब ज्याला आपण खरंच ख खरंच काही सांगू शकत म्हणजे काय आपण बाहेरच्या व्यक्तीला अगदी लांबच्या व्यक्तींना सांगू शकत नाही पटकन पण तसं की आपल्याला काहीही प्रॉब्लेम आणि काही अडचण आली की जसं की आपण सांगू शकतो. अगदी हक्काने प्रत्येक गोष्ट त्यांना सांगू शकतो सगळ्या गोष्टी शेअरिंग केअरिंग करू शकतो आणि त्यांचा जो काही आधार असतो ते म्हणजे कुटुंब आहे असं मला वाटतं ना आणि खरंच आपण कुटुंबात आपल्या लोकांना खरंच महत्त्व दिलं पाहिजे एकमेकांना सांभाळून घेऊन राहिलं पाहिजे. आणि एकमेकांना म्हणजे काही त्यांच्या अडचणींना आपण जालं. हिजे म्हणून अ
हो बरोबर आहे. मॅम म्हणजे कुटुंब मी आता तुम्हाला पहिलाच सांगताना होते इंट्रोडक्शन मध्ये की कुटुंब म्हणजे फक्त आपल्या ज्या म्हणजे सदस्य असतात. आई, वडील आ आजी, आजोबा हे सोडून शेजारी देखील कुटुंबामध्ये येत. आपली मैत्री जी असते ती पण कुटुंबामध्ये येते. आणि मी तुम्हाला पहिल सांग म्हणजे सांगते की कुटुंब जर सर्वश्रेष्ठ असेल तर, आपला समाज, आपलं राज्य, आणि आपला देश म्हणजे व्यवस्थित राहू शकतो. ते तुम्ही खूप छान पद्धतीने ऐकून घेतला. त्याबद्दल तुमचे खूप, खूप धन्यवाद.
ओके ध ओके थँक्यू मॅम ओके हां.
हा